हा हॅलो
आता यायला का
हा आता येत
हम्म
मर म्हटलं तुला हां बोल.
बोल बोल.
अरे तुला पेमेंट आलं का म्हणलं तुला आलं पण मला तर दोनच रुपये आले कास काय
हम् येतील ना अजून ते हे पण करा लागतात आपल्याला बोलावं पण लागते ना.
हो पण तू नसताना जास्त ऑनलाईन नाही राहत ना कधी कधी असतं कधी कधी नसत.
फोन तर लावायचा ना बरं फोन लावल्यावर येतो ना मी
हम्म बरंच हे पण नाही टायमिंग सांगू का तुला किती वाजता येतं मग डायरेक्ट
हां
अ माझा क्लास सुट्ट तीन वाजता तु तीन वाजता ऑनलाइन यायचा मी कॉल करलचं
क्लास सुुटल्यावर कसं बोलता येईल बर तू इकडे यायला लागेल ना घरी
अरे मग नेटवर्क असतेस ना रिचार्ज
हां हां हो
हा मग ऑनलाईन यायशी मतलब फक्त हा मग का तीन ते चार वाजेपर्यंत किती कॉल होतात करण
नाही नाही चालेना पण नव्हतं ना असं दुपारी
हो ह का हून एकसारखे चालत नाहीत कोण असं कस प्रॉब्लेम होते
काय माहिती यार
जावून पाहिला होतो ना दुपारी
हम्म हम्म दुसऱ्याला लावां लागते का आपल्याला याच्यातनी कॉल
एक मिनिटं थांब ना दोन रुपये नाही तुला अजून पेमेंट आलेले आहे तुल ते दोन रुपयेच पाठवले समजा ते पेमेंट मधले काढून पाठतात पाठवतात ते
हो का चष्मा लावतो यार डोळे दुःखा लागले आज लई हम्म हम्म मस्त आहे मग तू पाठवतील अजून
हम्म पालकते अंदर
एक हम्
आता पाहा लागते म्हणलं पेमेंट चेक कर लागत असते
बरं बरं रिफ्रेश करून बघाव लागते का
हम्म
हम् अरे बघाला लागल मग किती आले तर एक तर मग ते अकाउंट लॉक केलेलं आहे
ह
त्याच्या पेमेंटच दिसत नाही बरोबर अकाउंट लॉक आहे माझं काहीच करता येत नाही फोन पे होत नाही काहीच होत नाही
काहून बर
काय माहिती ट्रान्झॅक्शन जास्त झाले की लॉक करते एसबीआय बँक पण आता त्याच्यात का जास्त ट्रान्झॅक्शन पण नाही झालेत ना तरी पण लॉक करून टाकला अकाउंट
एवढं काय करोड ट्रान्झॅक्शन केले काय हमं
नाही ना बाप्पा करोडो करोडो जर ट्रान्झॅक्शन केले असते तर बस पाहायचं काम नाही एवढे पैशे असते त बा काय प्रॉपर्टी घेतली असती मग चांगली प्रॉप - - कुठे घेतले असते मंग तर इथं कशाला राहिलो असतो इथं कशाला डायरेक्ट दुसऱ्या देशातच दुसऱ्या देशातच गेलो असतो इथं कशाला राहिल असतो
मग सगळे पैसे खतम झाले असते माहितीय का
कसं काय
तिकडे पैसे जास्त अस त नाही म्हणजे लागतात तेवढेच ना आपल्या इथे जेवढे लागतात तिच्या पाच दहा पटी जास्त लागतात हम् मग
ते तर आहे
ह तिकड बरं हाय इकडल्यापेक्षा आपलं आपल्या देशात कधी सुधारणा होईल काय माहित
चल मंग जाऊ म्हणलं आता
जायलाच लागते जाच लागते
चल कवा जायचं मग
तिक तिकडेच पाहा लागते ना जॉब
जॉब लागतात ना तिकड लय मोठे जॉब येते नॉर्मल काम जरी केले ना आपण तरी लय पेमेंट देतील
हाव ते तर हाय फक्त जायचा विषय जायचा विषय फक्त बस हम्म
एक एक लाख रुपये समज जायला धरून जायचे असे
हह
हो ना लागतातच ना
सेविंग करावं लागतं मग तेवढे
हम्म हे काय बँक हाय मस्त आपण
काय करायचं त्याच्यात म रेट टाकायची की काय
नाही नाही लोण वगैरे घेऊ म्हणल असं म्हणायलो रेट हा लोन वगैरे घ
तिकड लोन लोन घेतल्यावर मग तू बस कायच काम नाही लोन कधी फेडवा मग आपण बँकेच लोन कशाला देणार आहे बँक आपल्याला आपल्या जवळ का आहे लोन द्यायले घ्यायले
काय आहे ते पणआहे
हम्म आ बरं थांब भरतो काम करता करता बोलू राहिले आता
काय काम करा एकदम
झाडून काढताव आज ती लवकर आल त आज तरी चार वाजता आली
हो का
हम्म का एक घंटा आराम केला
झोपत तर राह तर परवडा आहे एकदम
नाही रे झोपत नाही झोपतो लवकर साडे दहा वाजताच
ठीक साप असते बाय परडवना ह हां हां
हम्म आज टेस्ट होती टेस्ट मराठीची एका चॅप्टर वर हम् दोन लिहायचे नव्हते डायरेक्ट ते पोलीस भरतील कसा क्वेचंन येते तर ते राऊंड करायचं डायरेक्टच तस होतं
इनसिक्यू
हम्म एकोणचाळीस पडले
शंभर
एका चॅप्टर बरोबर पन्नास पैकी पन्नास पैकी एकोणचाळीस पडले हम्म कमी पडलेय
बरे येतंआहे, आता काय टॉप करायचा आहे की काय, हा ना,
हम्म, तेच तर टॉप करायचं ना,
टॉप करून, काय होते,
म्हणजे त्या, विषयातली अभ्यास पका राहतंय,
हा नाही ते, ती करायचंय तिथे पेपरात, हातकून टॉप नाही करायचा, नजर लावतात लोक म्हणू तिथं नाही, हटकून तिथं असं काहीच काही, करायच घरी, येऊन पेपर सोडवायचं डबल त,
हा मग तेच तर, आता घरी येऊन सोडवतो ना, आता घरी आली म्हणलो सोडवा पेपर,
हम्,
त सास, मला न दोन, तीन, म्हणजे मी कन्फ्युज जास्त होतो, म्हणून ते सोडवत नाही,
आरामशीर सोडवायचा, जर शांत एकदम,
अरे, सर गरबड करतात ना, लवकर, उत्तर, उत्तर सांगतातअसं करतात ते, म म्हणून, उत्तर सांगलकी ति, सगळी मजाच जाते मग,
हो ना,
कोन कॉल करत आहेताना, ऋषीचा फोन येते! नंतर कारवा लागेल, तेला कॉल आता,
ऋषी बलवणे,
हमं,
का, हा, हो किरसोडवाला,
ऋषी सर, हम कारंजा ब्लॉक,
हम्म, अजून येत त्याचा कॉल, ते संपर्क फाउंडेशनमध्ये,
हम, हो, का,
हम्म, झाला बाबा, आईस पार्क होत, आईस पार्क होत पहिले, आता कोऑर्डिनेटर झाला.
चा, स पंधराशे, दोन हजार, पेमेंट घेणारा पोरग, आज तीस हजार रुपये, पेमेंट कमवतयआहे, आपण तिथच हो, काय करता, हम्म, काय म्हटलं, कंटिन्यू करायले ते, हो पण ते, कंटिन्यू करायला माहितीय का, त्याची ते टाक्स जास्त येत ना, पेमेंट कमी म्हणजे, काम जास्त पैसे कमी, असं आहे ते, काम जास्त करून घेतात, ते पैशाच्या बदल्यात.
हम्, रुपये होचना नाही ना राहाल ना, आमचं. हॅलो? हॅलो! वन, टू, थ्री, फोर, हॅलो? हॅलो? हॅलो! हॅलो!